अ काय नाही क तुला वेळ हाय का? जर आपण फिरायला गेलो असतो.
हा त त्यासाठीच फोन ला होता आपल्या कॉलेज मधल्या पण मुली आहेत असं त्यांच चाललंय विचार की आपण जाऊया मग म्हणलं तुला पण एक फोन करून वि चारव की तू पण येतेस का आमच्या बरोबर? हा मग वेळ आहे ना तुला?
हो
चालंल घरातले वगैरे काही वी
नाही - नाही काय नाही सांगुन द्यायचं मैत्रीणीबरोबर चालले मी. कधी जायचं होतं?
चाललंय दोन दिवसांनी जाय च अजून का नक्की नाही ठरवलेलं गणपतीपुळेला वगैरे असं जायचं चाललंय, म्हणजे दर्शन पण होणार णि फिरून पण होणार ना सकाळी लवकर जाया लागणार. कारण कि ला़ंब
होय
सहा सात त-तर आप गळ्यांनी गाये लागणार. बरोबर.
हा मग आपल्या कॉलेजच्या पण सगळ्या मीत मैत्रिणी आहेत.
हॅलो
जाऊया आपण तुला आहे ना वेळ? घरातले वगैरे काय बोलत न - बोलणार नाहीत ना? त्याला एका माणसाला तीन हजार रुपये ठेवलेय त्यांनी म्हणजे जेवण वग वीरनष्टय सगळं. त्यांच असं
चाल तुला फोन कर ते एक दोन दिवस आहेत अजून मगं दोन दिवस मग पर उद्या नाहीतर परवा फोन करेन. तुला मी. चालतंय हां ठीव मग हं